हॅलो राम. राम भाऊ रामराम काय चाललंय?
काय नाही निवांत आहे सध्या. आता मोबाईल वगैरे चार्जिंग करावं म्हंटलं. तेवढ्या तुमचा कॉल आलता म बोलतोय बोला ना.
हो काय चाललं बाकी तुमचं?
काहीच नाही सध्या निवांतराव झोपण्याचा प्लॅन चालू संध्या
हो का तुम्ही फिरायला जायचंय म्हणे कुठ तरी
हो जायचा विचार पण आता मुलं म्हणजे मित्र परिवार सोबत पाहिजे ना, मित्र परिवार हा म्हटला तर जाऊ
हो हो तुम्ही जे म्हणताय ते खरंच खूप दूर दूर जायचं म्हणल्यावर कुठं लडाख वगैरे जाताय ना
कड
धदाग वगैरे जाताय ना तुम्ही हो हा ना शिकला स
हर हरर आणि दुसरे वगैरे भरपूर
खूपच भारी प्लॅन केलाय तुम्ही
अजून आपल्याला रायगडला पण जायचा आहे विचार एक
हं रायगड वर तर जाणं खूपच भारी आहे सोन्या होन भारी आहे रायगड बघ ना आयुष्यात अ काय म्हणता एक स्वप्नातला स्वर्ग आहे तो रायगडचा अनुभव हो आयुष्यात एकदा तरी जावं असं म्हणता पण तुम्ही जाता याचा एक खरंच आनंद आहे
आता बघू ना मित्र पररिवार असला कि जाऊ
हो हो ठीक खरं आहे तुमचं
येता का तुम्ही
काय करता बाकी काय चाललंय तुमचं
बाकी काही नाही, आता जेवण वगैरे केलं मस्त आता निवांत म्हणजे तो आता टाईम ही भरपूर झालायं ना
हो
आता म्हटलं झोपू म्हटलं का आता
हो मंग बाकी काय तुमचं
काय पेपरचा अभ्यास वगैरे चालू संध्या
कोणता पेपर आहे तुमचा
आमचा बिझनेस अनालिसिसचा पेपर आहे आता वीस तारखेला
बिझनेस अनालिसिस मध्ये काय काय आहे म्हणजे काय काय
अजून काहीचं बघितलेलं नाही अभ्यासाचं केला नाही सब्जेक्टचा
ह पण एक शॉर्टकट काहीतरी बिझनेस कसा करावा बिझनेस चे काय पॉईंट आहे काहीतरी असं असेल की हो
बिझनेसला आता समजा मार्केटिंग वगैरे त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे
हो ते तुमचं पर्यावरण पूरक सोलार आहे की तुमचं ते पर्यावरणपूरक सोलार आहे
हो आता म्हणजे आपलं लाईट बिलचा वापर कमी करण्यासाठी आपणं सोलरचा यूज करावा त्यासाठी शासनातल्याला सबसिडी वगैरे देत त्याच्यामुळे आपण चल वाडते सिस्टम
तेेतो मला
त्याला तीन किल वटच जर आपण इन्स्टॉलेशन केलं तर त्यासाठी आपल्याला हतरा हजार रुपये सब्सिडी देतता आणि ते आपल्याला लोन वगैरे करायचं असल्या ते काम आ्ही कम जातो हो सबसिडी वगैरे सगळं वगरे आम्ही सगळं देतो अस आणि आमची जात घराच्या छतावर घराच्या छतावर इनस्टॉलेशन वगैरे करू
तुमच्याकडच आहे की इन्स्टॉलेशन चार्जेस वगैरे सगळं
हो इनस्टॉलेशन वगैरे आम्ही करतो परत त्याच्यामध्ये म्हणजे मेटल टेस्टिंग वगैरे असतात मिटर टेस्टिंग वगैरे असतात तेच काम आम्ही-आम्ही करून देतो. त्याच्यामध्ये ऑनलाई-ऑनलाईन-ऑनलाईन करायचं ते वगैरे सगळं आम्ही करून देतो असं असतं
म्हणजे तुम्ही सगळेच काम तुम्ही करताय की,
हा
तुम्ही सगळंच तुम्ही करताय ना?
हो-हो
म्हणजे खूपच भारी आहे होघी
काय करतो, त सध्या आपल्या लाईटचा यूज कमी करण्यासाठी वापर कमी करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल ना त्याच्यामुळे सोलर सिस्टमच बघितलेलं आहे. तबा तबा आपण पूर्ण तालुक्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पूर्ण ठिकाणी आपण
हम् आपल्या शाखा उघडणार आहेत ते मला तुम्ही बोलले पहिले कि आपल्या शाखांच हे चालू आहे म्हणून सगळे काम चालू यता
हो तेच
काय चाय पियाच होत बर.
ते खरं आहे तुमचं म्हणणं की शाख काय वगैरे चालू तुमचं खूपच भारी आहे हा,
आम त्याच्या आपल्याला समजा आप सरकार ना व्हल काहीतरी करावं लागेल ना?
हम
आता
तुम्ही खूपच छान का काम करायले
बजाता जने तेर आता समाजकार्य वगैरे राजकारण करण्यापेक्षा समाजकारण केले बर चांगलं असेल ना?
हो खरं आहे तुमचं म्हणणं समाजकारण राजकारणापेक्षा अच्छा बरं आपला उद्योगधन हाच आपल्याला मोठ बनवणार आहे आज नऊ द्या शेवटी स्वतःच्या ताटातली भाकरर खाण आहे आपल्याला
हो ते तर आहेच परत आपल्याला समाजकारणामध्ये समाजाची सेवा करायला भेटते. समाजाचा बला झाला की आपलंही बला होत असं
भलाई होणारच हे का महत्त्वाचं हो शेवटी
समाजकार्य महत्त्वाच पहिले कसं असतं
हो समाजकार्य खरंच महत्त्वाचं आहे. शेवटी तुम्ही समाजाची सेवा केली शेवटी तुम्हाला फळ देतोस की देव.
जेवत देणारच की आता आपण समाजासाठी लढतो म्हणलं काहीतरी तर आपण पण स समाजामध्ये जन्म घेतला म्हणजे समाज नाही लागतो ना
हो समा समााजाला तुम्हाला देणं लागत
आम्ही समाधना देण लागतो
हो तस नाही हो समाजाचं तुम्ही समाजासाठी राहिले तर समाजाला तुमच्यासाठी काहीत देणं लागत
हा ते तर आहेच
हो खरंच तुम्ही इफेक्टिव्ह काम करता त्याबद्दल खरंच म्हणजे आपण काय म्हणू शकतो कि खूपच तुम्ही मौल्यवान काम करत आहात
आता कस आपण सुरवात पण आपल्या पाासून केली पाहिजे ना स्वतःपासून सुरुवात केल्या शिवट
हो ते आता तुमचं म्हणणं होत की वा वाण खराब झालंय बरोबर तुम्ही एकदम काम करताय सोलार वगैरे म्हणजे ते काय म्हणतो आपण नवल पुनर्निर्माण ऊर्जा तयार करत खूप छ प्रजेक् तुम्हाला तुमच्या प्रेट ब साठी खूप खूप अभिनंदन तुमचा प्रोजेक्ट हा खूप ग्रोथ करो आणि तुम्ही लोकांनाही चांगली सर्वि्हस देऊ हो की नाही
हा तेिथ आहेचईटसं आहे
सर्व्हिस दिले तर आपले गिरायक वाढतील आणि आपलाही विकास होईल लोकांबरोबर पण आपले ज कोणत्या कंपनीचे आपले ती सुर्या कंपनीचे आहेत ना
आपल्याकडे म्हणजे पॉलिकॅप पॉलिकॅप कंपनी आहे अदानी कंपनी वारी कंपनीचे आहे
हो ते सूर््या आणि अदानी कंपनी खूप चांगली आहे वाली वगैरे
सूर्य कंपनी नाही हो सूर्य कंपनी नाही बरोबर
बराबर नाही कितीेचे
ह वारी कंपनी सध्या ट्रेंडिंगला ट्रेंडिंगला आहे सध्या कस वारे कंपनीचा सध्या डिमांड एवढा आहे की सध्या कंपनीवर एवढा लोन आलेला आहे त्याचा मटरल वगैरे सुद्धा भेटत नाहीये
अरे होरे बा म्हणजे मटेरियल खूप मार्केट मध्ये हे आहे तोघ तेच आहे
पूर्ण म्हणजे अस पूर्ण मार्केट जाम होऊन गेले पण आपण दोन गाड्या उतरून ठेवलेल्या आधी त्याच्यामुळे काही काही एवढं फरक नाही पडला
हो म्हणजे आपल्याला बाकी इन्स्टॉलेशन करायचं
हा ब स्टॉक स्टॉक भरपूर प्रमाणात अव्लेबल करून ठेवलेला आहे
हो का खरत बारीक काम करायल तुम्ही
म्हणजे कस आपल्याला टायमावरती बाकी भेटतंय बाकी आदानी वगैरे सगळ्या कंपनीत भेटत पण याच्यावरती जेवढं अस समजा मागण्या मागण्या जास्त असल्यामुळे सध्या कसं अ माल उपलब्ध नाही ना स्टॉक नाही त्यांच्याकडे कंपनी वाल्याकडे
हो तुमचं म्हणणं बरोबर आहे
त्याच्यामुळे आपण पहिले स्टॉप करून ठेवलेला होता पण आता काम काम तोच स्टॉप आपल्याला काम येते
हो हो म्हणजे खूपच भारी काम चालू आहे बा
ह मग काय करता सध्या आता कसं आपल्याला कराव लागे प्रदूषणाचं वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण
हो. पर्यावरणाचा समतोल ठेवा लागेल हो कि नाही.
हो हो.
शेवटी काम महत्वाच. आपल्याला आपण समाजसेवा करायलो.
हो मग काम तर करावंच लागेल ना हो का आता काम रायच कस हज काम केलं तर उद्या खायला भेटतात असं म्हणतात ना.
हो हो खरं आहे तुच?
मण बाकी काय?
बाकी काहीच नाही सध्या निवत आपण म्ह जेवण वगैरे कराव म्हटलं. आता मी तुमच्यासोबत कॉलवररती बोलतोय तर मित्रांनी वादो डबाच घेतलाय काून
हो का म्हणजे आता तुम्हाला मॅगीच खावं लागणार.
काय करता म त
अरे आता काय करता शेवटी मित्र आहे ना हो आपल्या मित्रां आपल्या मुलांसाठी कोण आहे एवढ्या पर परक राज्यात हो की नाही. तुमच असं ऐकलंय मी तुमच्या एनजीओ न एक हजार झाड लाव लावले म्हण.
हा.
हा तुमच्या एनजीओ न काल एक हजार झाड लावले म्हणजे
हो झाडा तर पर्यावरणाच बघावं लागतं ना.
तुमचं पर्यावरण इफेक्टिव खरंच काम एक नंबर करताय बरं का?
एक नंबर काम करतय तुमच एनजीओ खरच ना ऐकून खूप आनंद झाला मी
पूर्ण करला असत.
च्या पेज ला वाचलं की तुमच्या एन जीओन खूप बारी झाडं लावली म्हणून फक्त आता झाडं जगले पाहिजेत.
अच्छा अच्छाधन्यवाद.
काही काहीतरी आमच्याकडे पाठवा एक हजार दोन हजार झाड आम्ही खूप आमच्या शालेय विद्यार्थ्यांकून लावण्याा प्रयत्न करू आणि त्याला जगवण्याचाही प्रयत्न करू.
हो तर तुमची मागणी मी लवकरच पूर्ण करायला सांगतो काय अडचणी तुच्याकडे भेटवड वगैरे
पर्यावरणपूरक गोष्ट आहे आणि हे आपलं एक समाजाला देणं आहे आपलं. हो प्रत्येकाच देणं आहे समाजासाठी
हो चालत.
हो हो कळवा कळवा. खरंच आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही कार्य करता त्याबद्दल तुमचे खूप खूप मनसे आभार.
धन्यवादन.
हो चालतय नमस्कार बाय. हो.